हा बोला, अह ऐकु येते?
हो येतय.
आम्ही कसं आठला जेवतो ना त्याच्या ओळख नाही. आटला बरोबर जेवायला बसतो आम्ही‌. पाच मिनिटं इकड ना तिकडं होता पण असू दे.
होय तुमचं झालं नाही का अजुन जेवण?
हो, जेवण झालं माझं.
हो तेच नाही तर उगच होय, तेच ना.
वडील कावतात ना, म्हणजे दिवसभर काम करतात शेतात आणि म सकाळी आठ-नऊ वाजता जेवलेलं भूक लाग ते त्यासनी मग सगळं फोन पण ते हात काढून घेतील सगळंच हातचं जात मग सगळंच. अगं मम्मी पण कशी लोकां लोकांच्यात भांगलाय जा ते मग ते सकाळचं आवरून जाते सगळं, मी उ आठला उठ उठुन फक्त ब धुनं आणि भांडी घासते. मग तेवढं मला दिवसभर काम नसतं ना दहा पतर आवरून दहा तर मग तिला मी संध्याकाळचं जेवण करु कराय देत नाही. मला आता म्हणालते, भाकरी का केली नाहीस? म्हणलं कंटाळा आलाय फोन याल्यात. सारखं थांबा की जरा.
हा हाय.
मग गप बसले कसं ती पण दिवसभर दंबुन येते, मम्मी मा झी आजारी असते ना सारखी त्याच्यामुळे नाही काम लावत.
बरोबर आहे तेच.
आणि ते बरोबर पण वाटत नाही सकाळचं आवरून जाते आणि मग संध्या काळचं सगळं जेवण लोड होत ना तिला.
हो बरोबर आहे ते पण.
हम् हम्म.
मी पण असं छोटी मोठी मदत करते असं काही पण वाटून द्यायचं लसूण वगैरे कांदा बिंदा काटून द्यायचा.
हा हा वड्या, मग तुमची मम्मी काय करते?
शेतात जाती, शेतात जाती ओ.
हा हा, लोकांच्या शेतात जाते का भांगलाय?
हो घरच्या घरच्या.
हा हा माझी मम्मी कशी लोकांच्या पण जाते घरच्या तरी कोण यायचयं आपले गेला बाहेर पण येत नाहीत.
ना नाही आमच्या घरी भरपूर आहे मग त्यामुळे काही दुसरीकडे जायाय चानस चान्स नाही भेटत ना.
हा हा.
हा.
आमच्या इथं ग कसं आहे, तू आमच्यात आलीस तर मी तुमच्यात येणार, मग कोण यायचंय ती मम्मी कोण जायचा असं आणि हाय ना. त्यांच्यामुळं बाहेर पण जाते ती.
हा.
खुप त्रास होतोय ती आधीचं आजारातुन म्हणजे
मरण्याच्या दारातून बाहेर आल्या, पण एवढं काम लावणं हे वाट अवघड वाटतंय मला तरी.
काय झालं होतं म्हणजे असं?
मम्मीला बाहेरलं होतं पासा पासा बाहेरली होती, बेशुद्ध पडायची म म्मी आमची.
हो का?
होय अशी बसलेल्या जागेलाच बेशुद्ध हो आता बरं झाले आता बरं झालं सगळ काम करते. ''हां'' हा, होय मी मी रात्री अचानक मला एकशे तीन ताप होता. म्हणून आज जरा काय करू करू दीना की, सकाळी म्हणत. ती धुणं धुऊन जातो मी म्हणलं की, नको तिला लोड झालं तर मलाच उटून करायला लागतं सगळं. सकाळचं पण आणि संध्याकाळ. च पण ती झोपणार मग मला सगळं कराय लागतं. असं असतं तेच्यापेक्षा आपणच जरा काम केलेलं इकडे तिकडं बरं पडतं. आणि माझं दुखणं कस दीड दिवसाचं दुख''--'' णं असतयं खरं झोपून राहाय लागतंय इंजेक्शन गोळ्या हजार रुपयच्या होत्यात. दीड दिवसात क्लेअर होतोय मी आता. ''मी रात्री काल मी बाराला झोपलेले बघा आता पाचला उठले. दिवसभर झोपले आणि मग संध्याकाळी जेवण पण केलं. आ, जेवण केलं आणि थंड वाजून आली मग एकशे तीन ताप होता तिथनं पुढे मी झोपले. आणि मग सकाळी मला साडे आठ ला उठवलं तिनं उठ म्हणून. मग मला छान वाटलंय मी स''--'' सकाळच्यान मी अशी आहे दिवसभर फोन वर बोलतेय पप्पा म्हणत्यात. हा पाचशे रुपये घालवून आता दिवसभर फोनवर बोलत बसल्यास की, ग.
होय बरोबर आहे आराम करायचा ना थोडाफार.
होय नाही ना काय जर म्हणजे असं कणकणी. सर्दी घसा दुखाला कि, मी दिवस दिवसभर झोपतेय आ.
ओके.
हा, मागच्या वेळी तरी. बारा अकराला झोपलेली चार पाच वाजता मला. म्हणजे मी जेवले पण नाही पाणी पण घेतलं नाही तोंडात. आणि बोलाय पण छाती भरलेली छाती भरत्या माझी सारखी. बोल. उठता पण येईना आणि काय करता पण ईना हाक पण मारता ईना नुसती रडायला लागल्या. दवाखान्यात तरी कोण तर पाहिजे. पाच वाजता सहा साडेसात वाजता दवाखान्यात नेली. शंभर ताप होता त्यावेळी दवाखान्यात होतो त्यावेळी घरात होतो. तवा एकशे चार एकशे पाच होता.
नाही लवकर नाही खुलत का तुमच्याकडे दावाखाना.
म्हणजे सकाळी. अ, किती नऊ ते बारा असतो. आणि सकाळ संध्याकाळी सहा ते नऊ दहा पतुर असते.
होय.
होय.
ग तुमचा भाऊ तुमच्या पेक्षा छोटा असेल.
काय झालं.
भाऊ छोटा असेल म्हणला तुमचा हय.
हा,
आता मग बोर्डाची एक्झाम आहे ना.
हो, तुला फोन लागतोय आता. फोन मागायलता माझ्याला म्हणजे जा देत नाही मी अजून कॉल चालुय माझा. देत नाही. कॉल, जेवन झालं की, अ फोन घेऊन बसतोय बोलता येत नाही. मग मला
हा बरोबर आहे, आणि आ आ, अभ्यास करायचा हो कारण की बोर्डाची एक्झाम होणार आहे ना दहावीची?
हो ते काय झालंय, बा बाबांचा नेट घेऊन बसतोय फोन असतो. मग त्या ग्राम ह्या फोन मध्येय म त्याला पप्पाचा घे म्हटल. कधी, मग इंस्टा कुठनं बघू असा करतोय. तो त्याच्यामुळे फोन घेत देत नाही?
होय, !
ते, अवघड पडतं मला
हम्म, माझा भाऊ पण दहावी तच आहे आता.
हो लालाय ना. जातोच,
हॅलो
हॅलो!
हा, ऐकू येत काय
हा. येतोय बोला
ट्युशन म जाऊन पण काय उपयोग नाही.
नय हो माझे भाऊ जातो. ट्युशनला ट्युशन वगैरे लावली त्याला आम्ही.
आम्ही, ! पण लावली की
हम्म, ! थोडं समजतहो कॉलेज
भाऊला लावले आम्ही सध्या काय लावलाय नव्हती मग आम्हाला कधीच ट्यूशन नाही. पहिली ते सात दहावी पर्यंत म्हणजेो ट्युशन मराठी हच्यात शाळेत मध्ये, पण ते शिकवतात ट्युशन मध्ये, पण तेच सगळं त्यांचा अभ्यास. त्या अभ्यास कुणाचा अभ्यास करायला.
व्हहोय.
म्हणून नाही मला नाही ट्युशन आवडत.
व्हय मला होती बाबा पहिलीपासून ते,
आम्ही आम्हाला माझ्या बहिणीला आणि मला कधीच नाही.
मला पहिलीपासून ते बारावीपर्यंत होती.
माझ्या भावाला आम्ही लावली मधी मधी लावली तो जाय ना, म्हणजे अभ्यास पोर कुठली करतात आता का शाळेत जायला. दहावीला असल्यापासून राहत नाही, तो सारखा राहतोय शाळेला.
होय... तुम्ही मग आता कंपल्सरी जाता का बाहेरून घेतलेलं अपडाऊन करता कॉलेजला.
हम्, मी म्हणजे आता पडल्यामुळे पाय दुखतो ना माझं जात नाही मी. पुढ, जा पुढे पुढे जायचं.
एक्झाम असल्यावर कुठे जायचं? हम्म तेचं.
हम्म, हम्म, ट्युशन ला कसं करतात. हा ट्युशन पण चांगला आहे पण हा गणित तर संभ.. स समजावून सांगत्यात
हा ते आहे मग
एकेक शिकवतच चांगलं पण आता आम्हाला ट्युशन पेक्षा बी पोरींच्या ट्युशनच्या पण पेक्षा पोरींच्या टक्केवारी भरपूर जास्त पडली आम्हाला मला
तुम्हाला तुम्हाला दहावीत किती होते मार्क्स मग?
बहात्तर पॉईंट आहे शकते ते पण मी दोन दहावीला दहावीला असताना दोन महिने शाळा
बापरे!
म मम्मीच अँजिओग्राफी केलती मम्मी काय करत नव्हती आता म दहावीला असता दोन महिने आणि आता सहा महिने सांभाळल्या तिला
होय बरोबर आहे हा
आता म्हणजे वर्षभर माझं वायाच गेलंय म्हणजे असं कुठं राहा महिना प दिवस दोन दिवस असं
मम्मी ठीक झाली तेंच बरंय
का गं?
घासतो की थांब जीऊन घासतो आता सगळे हॅलो हॅलो
हॅलो बोला
काय म्हणला सा?
मम्मी ठीक आहे तेच बरय ओ आता
होय मम्मीच आता बर आहे मम्मे
अटकतोय आवाज हॅलो
हा जेवायला बोलवत आहे तीन मिनटं राहिल्यात
हा तुमचं नाही झालं का जेवण?
काय झालं
तुम्ही म जेवणाला बोलवताय का
होय
तुमचं नाही झालं का अजून जेवण? तुमच नाही झालं का जेवण म्हटलं?
नाही आता जेवण आवरलं आता जेवायचं
होय
हम्म
थोड एक टाइम आला मग नंतर पळून गेल हा
येणारय जेवाय
नाही मी पण जेवण करते ना माझ्या घरी आता
काय बोललासा
मी पण करते म्हटलं माझ्या घरी जेवण
हा - हा चालेलं करा मग. जर भावानं फोन दिला तर, मी करते तुम्हाला फोन लगेच.
हो -हो ठीक आहे. साधा करा मग त्यानंतर ग्रुप साधा करा कॉल पहिले.
बरं - बरं साधा कॉल करते नसलं तर तुम्हाला. तेर बोलून घ्या तुम्ही.
हो ठीक आहे. चालतय.
चालेल.
हम्.
चालते ठेवू?